हॅलो हा आवाज येतोय ना?
तोय आवाज
हा हा ठीक आहे बोला काय करताय?
काही नाही बसली होती अर म्हटलं तुम्हाला कॉल करू. हा बोला ना.
हां बोला काय म्हणताय मग? काय दि उन्हाळ्याच्या सुट्ट्यात वगैरे काय केलं?
काही नाही गावाकडे वगैरे गेलो होतो. तिथं थोडस काही काम होते. सुट्ट्यांमध्ये थोडी मजा केली गावाकडे. पुरणपोळीच आमरस वगैरे खाल्ले. फिरायला पण गेलो होतो आम्ही. तिकडं काशी प्रयागराज वगैरे तीर्थक्षेत्राला तिकडे गेलो होतो आम्ही.
हा. हा. हा. अरे वा छान की. काशी प्रयागराज.
हो. हो. हो दर्शन झालं आमचं छान.
हम् गर्दी भरपूर असेल आता उ. सुट्यांनमुळे?
हीच अ. ट्रेनचं बूकिंग केलेल होत अ. मग गेलो होतो. आम्ही. पण गरमी खूप होती. तिकडे पण खूप ऊन होतं. डेंजर ऊन होतं. तिकड पण.
हा. मग तुम्ही अ. राहण्याची वगैरे व्यवस्था. सगळं बुकिंग वगैरे करून गेले होते इथूनच?
नाही ट्रेनचीच बुकिंग केलेली होती फक्त. मग अं. तिथं राहण्याच वगैरे तिथं गेल्यावरच आम्ही रूम घेतले होते. वरचं आम्ही आ अं.. जवळ-जवळ आम्ही. सहा- पाच-सहा दिवस गेलेलो होतो तिकडे. अ. अयोध्या वगैरे काशी प्रयागराज
हं.. म्हणजे भरपूर हा. हा किती दिवसाची ट्रिप होती तुमची?
अं. आमची तरी सहा दिवस. सहा-सातव्या दिवशी घरी आलो आम्ही.
हम्म. हम्म. हम्. ओके आणि अ. म्हणजे दर्शन दर्शनाचं काय म्हणजे तिथं कसं आहे दर्शन म्हणजे कसं?
दर्शन आमचं व्यवस्थित झालं रांग अ.. रांगेत वगैरे उभं राहून थोडा वेळ लागला. पण व्यवस्थित झाल दर्शन आमचं.
आणि तिथं ते प्रयागराजला का-काय म्हणजे. कुठलं हे म देवाचं हे? हे तिथं
तिथ असे अ हे हाय अप कुंभमेळा भरतो ना तिथे, मग तिथे गंगा न दी मध्ये च स्नान करायचं तिथं जास्त महत्व आहे, हे आम्ही तिथे गेलो होतो तिथं मग बो ने आम्ही आतमध्ये गेलो तिथं अ अ तीन नद्यांचा संगम आहे तिथे. अ गंगा गोत गंगा, सरस्वती अ गंगा, गोदावरी, सरस्वती असे तीन नद्यांचा संगम गम हाय तिथे, सरस्वती नदी अशी लु प्त झालेलीय ती दिसत नाही आणि दोन नद्या ज आहेत ना, त्यांचा संगम आपल्याला तिथं बघायला मिळतो. एक असं पाण्या म्हणजे पाण्यामध्ये बदल दिसतो, पण ते पाणी एकत्र नाही होत, असं काही थोडसं असं अ व्हाइट सारखं पाणी दिसतं अन् क अ एक असं निळसर पाणी दिसतं, पण ते असं अ एकत्र नाही होत ते पाणी. स वेगवेगळं दिसतं तिथे, य संगम झालेला आहे तिथे. गम झालाय, हा तीन म्हणजे दोन नद्यांचे दिसतं अन सरस वती नदी लुप्त झालेली ती दिसत नाही, असं तीन नद द्यांचा संगम आहे तिथं प्रयागराजला, म्हणून तिथ कुंभमेळा पण ग भरतो, बोटीतून मग आतमध्ये गेलो आम्ही आणि ते बोटीतूनच मग तिथे अ अ याची सोय असते
अ बोटीतून म्हणजे तुम्ही आतमध्ये उतरव उतरवतात असं खाली पाण्यामध्ये उत तरून देतात का?
पाण्यात नाही उतरवत, म्हणजे तिथे बोटीतच अ त्यांनी थोडसं खोलगट भाग असं जाळीसारखं बांधलेलं असतं. मग तिथं आपल्याला डुबकीला अ डुबकी मारावी लागते, आणि मग तिथं गेलो आम्ही, सगळ्यांनी जोडी जोडीने सगळे डपके मारले पूजा वगैरे झाली? छान-छान वाटलं. खूप मस्त वाटलं तिथे. अंघोळ करून छान.
हा नाही-नाही आम्ही अजून बघितलं नाही. आता बघू जाऊ आता. आधी काय त्याला बुकिंग वगैरे करावं लागतं का?
नाही बुकिंग वगैरे नव्हती केली आम्ही दर्शनासाठी. डायरेक्ट केल होतो. अयोध्याला पण तसंच. झालं तर खूप मोठं मंदिर आहे. आता नवीन बांधलं रामाचं मंदिर खूप छान आहे. खूप सुंदर आहे. माझी खूप कधीची जाण्याची इच्छा होती तिथे. पण आता योग आला सगळ्यान बरोबर जाण्याचा मग आम्ही गेलो, तर खूप सुंदर झाला प्रवास पण आमचा. स
आणि अयोध्येला म्हणजे अं पूर्ण झालेय का बांधकाम वगैरे ते काहीतरी चाललं होतं, राहिल होतं, ते. पूर्ण कंप्लीट करायच होतं ते.?
पण बाहेरच थोडंफार काम अजून बाकीच आय, अजून चालूच आहे काम, खूप मोठ. अअअ, क्षेत्र आहे ना तिथं म्हणून अजून काम थोडंफार बाकीय काही. काही झालंय पूर्ण आतमध्ये, पण खूप सुंदर मूर्ती रामाची दर्शन घेतल्यावर खूप प्रसन्न वाटलं, खूप छानये ते पण एकदम अस. मन प्रसन्न झालं एकदम तिथे गेल्यावर.
हो रामाची मूर्ती ना आणि ते अ. अजून काय-काय य तिथं कुठल्या कुठल्या मूर्त्या वगैरे.
तिथं खूप मूर्त आहेत आता रामाचे मंदिर आतमध्ये य नंतर बाहेरच्या सा लं म्हणजे तुम्ही सगळ देांवांच्या मूर्त्या आयत मायेर पूर्ण महाभारतातल्या रा सगळ मूर्त्या अशा कोरलेल्या आहेत तिथे अशा दगडांमध्ये कोरलेल्या आहे आणि तिथं सगळं असं माहितीचं लेक पण दिलेले आहेत खाली कशाबद्दल आहे काय असं सगळं. सगळ्यांच दिलेलं आहे तिथे असं खूप छान आहे पण.
आणि त्या मूर्ती म्हणजे काळ्या पाषाणातल्या आहेत का शिवा पांढर्या संगमरावर मध्ये काय म्हणजे?
नाही का काळ्या पाशणातलेच आहेत तिथे सगळ्या मूर्ती बाहेरच हो दगडातच कोरलेले आहेत सगळे.
काशीला तर काय हेच आहे ना त्या आणि काशीला काय?
काशीला पण महादेवाचं मंदिर आहे आणि गंगा घाट म्हणतात त्याला ते पूर्ण गंगा आरती वगैरे होते संध्याकाळी तिथे. अ पूर्ण स न जरा खूप छान पाण्यासारखं आहे तिथं आम्ही तिथे संध्या सकाळी पोचलो होतो रात्र जवळ जवळ आम्हाला अंधार झाला होता तिथे जायला मग आम्ही बोटीने पूर्ण बोटीने पूर्ण त्यांनी दाखवलं अस बोटवाल्यांनी पूर्ण अस एक रांऊड मारून पूर्ण घाट दाखवले होते खूप घाट आहे तिथं खूप म्हणजे मणिकर्णिका घाट आहे तिथ तर काय मग अं चितता जळत राहतात अ म्हणजे तिथे एक चिता बसच नाही असे जळतच राहत तिथे नेहमी
कुठला घट घाट म्हटले मणिकर्णी का? हा हा म्हणजे तिथं असं ते अ
तिथ म्हणजे तिथेत हा प्रेतं प्रेत जाळता तिथे अ आणि ते भस्म आहे ना देवाला लावतात तिथे असं काहीतरी आणि तिथं तिथं मरण ये नं म्हणजे खूप चांगलं असतं म्हणे. मोक्ष मिळतो म्हणे तिथे असं म्हणतात लोकं
हहह आणि तिथे काहीतरी गंगा आरती वगैरे पण होती ना संध्याकाळ
हो गंगा आरती पण राहते तिथं संध्याकाळी. खूप मोठी गंगा आरती म्हणजे प्रत्येक घाटावर असे पूर्ण सजवलेलं असत पूर्ण आरती असं आमी तर ते बोटीमधूनच बघितलं सगळं आणि तिथे आरतीला जाणार होतो पण आम्हाला वेळ झाला म्हणून मग मगं बोटीने सगळं आम्हाला दाखवलं त्यांनी मग नंतर आम्ही वेळ झाला होता तर रूम वर निघून गेलो रात्री मग सकाळी आम्हाला दुसरीकडे जाय होत मग तिथं परत काय गेलो नाही मग आम्ही नंतर
आणि ती अं गंगा आरती म्हणजे आपण पण करू शकतो का कोणी पण तसं काय असं
गंगा आरतीमध्ये म्हणजे आपण सामील होऊ शकतो. तेथिथ समोर सगळे लोक त्यांचे उभे असतात ते आरती करायला म्हणजे ते जिथले स्थानिक लोक तिथं पूजा करतात ते त तेे आरती करता रोज अं मग आपण त्या आरतीत सामील होऊ शकतो तिथं गेल्यावर
हा हा हा.
तिथून बोटमधून आपण तो नजारा सगळा बघू शकतो ती आरती कशी होते काय असं सगळं त्या घाटांवर सगळे घाट वगैरे सगळे बघू शकतो आपण तिथे
आणि पूर्ण नदीच्या तिथेच घाट आहे ना तो
हो नदीच्या पूर्ण पूर्ण अशा पायऱ्या पायऱ्या आहेत वरती चढायच्या आणि पूर्ण अस छान आहे पण तिथून आणि महादेवाचं मंदिर पण खूप छान आहे ते आम्हाला दर्शन लगेच झालं होतं आमचं पण काही एवढी गर्दी नव्हती त्या मानाने मस्त दर्शन झालं तिथे आमचं
म्हणजे तुमचं छान या वेळेस ट्रिप चांगली झाली म्हणजे
हो ट्रिप खूप छान झाली रे या वेळेस आमची.
काशी, प्रयागराज, अयोध्या.
हो असे दोन तीन ठिकाणी गेलोत.
दोन तीन
अ हो छान दर्शन झाले मागे पण आम्ही याला गेल होतो अं तिरुपती बालाजी वगैरे तिकडे गेलो होतो आम्ही मागच्या वेळेस. तिथं पण छान आहे तिथं पण बरेच दिवस गेलो होतो.
हा म्हणजे दरवर्षी तुम्ही असं एक एक ट्रिप घेता म्हणजे. देवांची वगैरे असं
थोडं का असे काही वेळेस जमत काही वेळेस नाही जमत. जसं जमलं तस असं हो पण सगळे जण मी एकत्र गेलो होतो भाऊ, बहिणी असे खूप मज्जा आली आमची सगळी ट्रेन मध्ये वगैरे. तेव्हा पण खूप मजा आली आम्ही असं म्हणजे बसमध्ये वगैरे ट्रेनमध्ये असं म्हणजे गाणी वगैरे असं गाण्याच्या भेंड्या वगैरे असं खेळत गेलो खूप छान वाटत म्हणजे सगळ्या असं. अ बोर झालंच नाही बा सगळ्यांना एक एकत्र गेलो तर असं छान वाटलं खूप.
हो म्हणजे तुम्ही असं फक्त फॅमिली फॅमिली वगैरे अशे जाता. फिरायला का अशें फ्रेंड वगैरे पण
फ्रेंड वगैरे असते तर का त्यांच्याबरोबर एक होते फ्रेंड आमचे पण आम्ही बहिणी भाऊ असे एकच. गेलो होतो आता यावेेळेस. म्हणजे बहिणी बहिणींच्या सगळ फॅमिली वगैरे आमची फॅमिली भावाची फॅमिली. असं गेलं होतं यावेेळेस आणि मागच्या वेळेस होती एक दोन प फ्रेंड. फ्रेंड होते मागच्या वेळेस तर तसे गेलो. कुणी येणार असत तर मग येतं आमच बरोबर असं.
हा हा हा चालेल चालेल ठीक आहे असंच. म्हटलं आता कुठं गेलो काय त्याला माहिती तरी मिळाली कळालं तरी म्हणजे काय काय ते.
हो
चालेल चालेल मग ठीक आहे ठेवू का?
हो झाले का दहा मिनिट? अजून थोडा वेळ बाकी आहे.
चालतंय आ
होतच आले दहा मिनिट.
हो हो चालेल.
चालेल ठेवा मग.
चालेल चालेल ठेवा.
हो ठेवा.